हा लागला.
हो काय करते. असले जेवण झालं का? हता काही नाही आता, जेवण करून उत्ना अमी
हो खिचडी खाल्ली.
मीप प खिचडीच बनवल्या हो झालं ह
हो
दिदी बरी ये
हो बरी आहे दिदी पण बरी ये काही नाही लाईट नाहीे बसली ये हो
नसले
तुमी तर ताईला पण कॉल लागला होत आता दुसऱ्या कोणाला लागत नाही चीव पण बसली. हम्म.
बसले का झोप नाहीयेते?
चिवला झोप नाही येतते का?
नाही.
निलेश दादा गेले हॅलो हा नगरला गेले. हॅलो आवाज येतोय का? हॅलो हा बोल ना मग
हो.
अ् पिल्ल झोपली नाही का अजून मग उद्याचा काय प्लॅन आहे तुझं.
काही नाही ते कुडलच्या डाटा भरावा लागेल ना. डाटा भरायचा आहे ना? हॅलो, हॅलो.
आवाज नीट येत नाही. हॅलो.
आम दो. आबाज.
हॅलो.
येतोय आवाज येतोय.
हो.
हो. हो.
हॅलो.
येतोय ना आवाज
अंजली आवाज येतोय का?
हो येतोय.
हॅलो.
हो, हो, येतोय.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
नीट आवाज येत नाय.
आवाज नाही येतोय. हॅलो. आय.